हॅलो हम् काल निघला होता काय.
आबे नाही कट झालता कॉल काल संपला होता टाइम संपला होता आपला
हा हा
हम्म मांग आता तुआ केला ना
हम्म हम् होर भाई एरी बी ते ऐकलेलं मोजत नाही ते ड करा लागलं न मल पण
नाही पाहिजे ना दो दोन दोन एक दोन हजार रुपये पाहिजे
तेच नाहीत आपलं केरला होणार नाही बरोबर
हो तेच ना काल काय मग बाकी आा
अदी का म मसली
काय नाही बोलण सुरू आहे त तुम्ही आहे
ओम्या ले ओम्या नाही दिसत ओम्या काय करा लागला
फक्त बराबर बोलू लागते चांगलं झारा मराठी शब्द वापरा लागते
हम्
अह हम्म बोल ना अच्छ
हॅलो काल फुटबॉल खेळायले गेल्तो बॉ
कुठे
लक्ष्याच्या ग्राउंड वर
बाबरल एकटा एकटा झाला सांगतच नाही त त म भारी काम आहे मग
लयब्रेरीलाता आणण ब तू
आं
लायब्ररी न बोललवणार का लायब्रेरी र होता तू
लॅबवर नवतो मी
काल
काल लॅब वर नवतो कल घरीच होता न बे आम्ही आम्ही गावात गेलतो मी योगे
नाही मी मी नानू, श्रीन, गणेश होतो.
अबे म फोन नाही करत का बे? तुम्ही
अबे आम्ही जर थांबलो अन गावात गेलो असं म्हटलं गेलो गावात मग काय इकडे गेलो त्या पाण्याच टाकी तिकडे तिकडे गेल्यावरती आपल हे विकास अन ते भेटल.
हम्म हम्म
विकास अन चेतन ला भेटले त्याच्यासोबत मग गावात तिकड होत त्या अरे आर त्याच्याकडे जाऊन बसलो.
हम्म
गोष्टी करत असच.
अच्छा अच्छा
हम्म
मी तिकडेच गेलो म्हणाल. मी काले येणार आहे म्हणलं की गेम फुटबॉल खेळत.
तू काय एकटा एकटा चाला बाबा तिकड काय करा भारी काम आहे तू अ तर. एकटा एकटा चान्स मारायला लागला काय तिकड.
उमग आता सचिन दा.
तेच तर म्हटलं सुमितचा मेसेज दिसत नाही म्हटलं. बाहेरच नाही काय नाही. ते काय चालू आहे सुमित?
सुमित पोरी पटवू लागला.
तेच त म्हणल नाही तर सुमित मेसे करते सध्या मी बाहेर आहे आ. म्हटलं मेसेज नाही काय? मेसेज नाही म्हटलं काही नाही सुमित चा कुठं गायब झालं समीत.
नाही अर ते त्या दिवशी म्हणल होत न वॉल पिन नेली. बॉलमध्येध्ये हवा नाही काय नाही बूट घालून.
मग होत्या काय होत्या का मग तिथं.
हो होत्या.
रे बापरे! या लागल मग आता तिकडे.
चाल ना. म नखात नख फुटलं त्या चक्करमध्ये.
मग तिथं कसं जा वाटत नाही तिथे ती येते तिथे. पोरं पाहतात ना तिकडचे म.
कोणते पोर काय करणार आहेत मग ते
हॅलो
हा कशी आहेत म्हटलं?
अबे आवाज या लागला की नाही तुले.
मले या लागला तुले या लागणार का मग
या लागलाय मग तीच न ते हे असं समजा आपलं काय म्हणतात त्याले? ते आता बही त्या ते पोराची बहीण म्हटलं काय तिथ तसं काय नाही ते आप ती तिकड लय खेळत ते कोप्यावर आपल्या इकडे खेळायचं मस्त ते आपण त्या ग्राउंडवर खेळत जाऊ पहिले अलीकडे
एक मिनट अ.
कोणे बोल रे बबन.
हॅलो
हम्म
काय नाही घरचा तर फोन होता
ते असत नाही बोललं तर कॉल कट करतात मध्ये
हम्म तूलावायला का मी बोललो तिकडे ते
नाही नाही ती नाही आवाला
अच्छ अच्छा तेच म्हणलं येते का मकरला चालतय का मगय का ना मेघलं आता
ह
हवा ंगती बे पकेच मार कर हा पे चालेू मला पाठी दिली पाहिजे तुम्ही मारयला इकडें ठ ख
म चांगडी मार कालिन तलीेत आई तू भरसा नाही का आमचा
काय करू पण पार्टी देऊ मग भेटत की काहीत नाही ना आपल्याला भेटले की दे अ तंग वेटले का
कॅन्सल करून टाकाय लागला काय तू ट ट्रेप कॅन्सल केली
नाही रे ट्रिप त कॅंसल नाही हो तू काहीही करना पडला म्हण ट्रिप त कनसल नाही व्हायची.
हम् हम्.
पण होऊ बी शकते. काए माहीत असं. हॅलो. आवाज गेला रे. हॅलो.
बोल ना.
होउ बी शकत. म्हटलं ट्रिप कॅन्सल काय माहीत बुवा.
अबे खात तू सगळ्याच्या
तुम्ही या जाऊन. निघाले-
ते झालं तुम्ही तुम्ही त गेलस तुम-
कन म्हणत तेवढाच होतो कि ला आम्हाला जायचं बी नव्हतो याच्यामुळे चाल्ल केे लाले. हेच न्यावं लागलं आता.
आणि तेच ना.
पाहू आता. आलं तर घेऊ पण. येईन बोल. येईनच येईनच.
आलं तर येऊ म्हणजे? आता यावच लागतय.
काय जबरदस्त - तुझी ट्रिप आहे? हे काय जबरदस्तीची ट्रिप आहे.
जबरदस्ती कहा पे है? त्या गणेशले जबरदस्ती केली. ज्ञानुले जबरदस्ती केली. त्याचं काय?
तरी बी ओ ओम मले जबरदस्ती करत होता. ऑल रेडी करण चालू आहे.
यावंच लागते. काय कराव
बल्ल्या बल्ल्याला वेळी केलो. बल्ल्या तर लातो हाण त्यो मग.
ह ह ह ह. जाऊ जाऊ.
साथ आहे म मी. आवाज दिस लागलो पाणी त पडल ना चांगलं.
पाणीच नाही
हां ना हे असं सूर्य खाली गेला. आभा एकदा आभाळ होत मघा.
हो ना. पाणी नाही यार.
पाणी पाहिजेल बाबा. पाणी पुढं नाहीता. सगळे वावर गिवर पिरलेले आहे. पाणीच नाही.
अ सुफ पाणी आलत?
म? इथं थोडा वेळ झाला मस्त. येतो थोड्या वेळात मस्त. बाहेर बिहेर जाऊ फिरायले.
बाहेर जाऊ. वर जाऊ. फुटबॉल खेळता.
माय कथ फुटबॉल फुटबॉल का? क्रिकेट खेळत होत का? फुटबॉल खेळत होते?
क्रिकेट खेळतात तसं. काल फुटबॉल घेउन गेल त फुटबॉल खेल- सगळे जावटड ब ह ना
माग सुय काही बी नििकळ त लावाात वाट दिली अह
अरे फुटबॉल खेळा खेळतो रे त्या मी तीन वर्ष झालेॉ नाहीलो
दग लावालाोल तिकडे दिली
बायब फुटबॉल झाला फुटबॉल काय नाही
हम् फुडॉलगडल क जुगडला जाणार जलागार त तुझ
नाही नाही दुर्गड तर तू लावून देणार आहे म फुटबॉल नाही खाऊणार तू लावूनाेंज करा मला मग सांगू
हम्म मी कुठ मी सिंगल बंदव
च म्हणक जाऊ कु ते ह तूच पाहून देव मलाता
बरोबर ठीक आहे ठीके करेगे करेगे कस ना क करेगे
हा चांगली बाज
तिथ कलर मान कॉलूर कॉलूर चालू होेत
होणाजी कोणाल बोलाला
अ नालेच झाले नानाला झाले दोन तीन कॉल करण असला हला वरजथ एक घंटा हळाळा वरव नता
हम्म अबस करते अबस करते नाही नाही नकू जाऊदी अभ्यास उतरा
नाही नाही नाही घरी आहे ना त ट्र्रीपच्या पैसे काढण्यात चालू होते हे ट्र्रीपचे पैसे इम्पॉर्टनट आहे
टि का इमपॉ्टंटन भहिती त्याच्या शिवाय कसं जाईना आपण
होम शेतो प बस दहा प दहा मिनिटा व गो घरी आला काय दहा पंधरा मिनटात
यज यज य गावात जाऊ बसुपुला वगरा गाडी घेरी ना य स्कुटी
तुला तर मुलावर माजर आहे का तिकडे जाऊ वर त्या पायपा तिकडे जाऊ बसायला
पाय पाकडे
हम ते काली पा फेेतड
आजकाल बाया माणे दोघं बस राहिली बाई बाहेर
त्या दिवशी बसल तर ना मी ग आणून गणेश गेलो आम्ही तिघे वर तडं पाय पड
हम्म
बसलो तिकडे ब
कुणी जिमले चालला का नाही
काय माहिती बाबा खुण्यात काल मस्त मा म बीएमडब्ल्यू वर बसलेल होत कुण्या काल काय पण त्या गाडीवर ना ते आ तकडे आर्से तिकड होतं आम्ही वापस यायला लागलो घरी पुन पन मस्त चाललं तिकडे बीएमडब्ल्यू व आच स म्हणलं येत कुण्यात चांगलं मागलं एखादी
ह ह
मस्त आवडून गेलं त्याला आवाज द्या म्हणलं. इ स्पीड नजर आहे.
ओ शेट.
बीएम डब्ल्यू फिरायला लागलं म्हणल भारी काम आहे म्हणल कुणालच मग.
सोपलं ते गाडी पाहून
हम्म. वर वर ये अता झोपायला टइम समाय गेल.
हेजा टाइम झाला?
अस वर हलायगला जायचयं कटाळ यालागला असा.
वरच हायस तू, काय बु राहिल ते?
हा हो आता येतो बाहेर जाऊ मस्त फिरायले चांगले तिकडं हिकडं.
वरस बसून ये म्हणल तू. कश कटाळ कश जायला तु वरस त्या बसून झालं तू.
आरे वर किती कटाळ केलो. वर फिर फिरू कटाळ लागल लागलं होत ते.
हम्म हम्म.
बाकी?
बाकी काय मग मी एम एस सी आय टी लावावं म्हणलं तित् काय जन्मात होत नाही वाटते. मग खरा
हम्म हम्म.
जातय काय, काय लाव? गेले रे लेकर ग्राउंड वर गेले.
चाय
लेकर एक डाऊनलोड केलं म्हणलं.
भा दिसलं पण काय?
ह्याच्या वर आलो मी.
मग बर बर, आदी होतय काय नाही हे?
आणि पोरच येता.
ह हे होते का नाही म्हटलं.
काय येतय का नई?
होतय काय नई बगून घे.
काय म्हणाला?
हे होतय काय नई म्हटलं कॉलच?
हो ना भाई बारा मिनटं संपत नाही लागली, का नॉर्मल कॉल बिल लावला का काय? तेरा मिनिटं कसं काय झालं भाई? तेरा मिनिटं वीस सेकंड. एवढा लंबा कॉल?
ह तेस् ऊन लडाऊ. मला वाटायलागल कट नाही होणार आता हे कॉल.
मग होऊ दे ना.
आबे कट नाही व्हत. ते डायरेक्ट चालूच, चालूच राहील ना ते. काल वृत्याला केलतना.
हा.
तर झाला ना प वीस, वीस, एकवीस मिनिट झालते. कट केलं पण ते काय संपन ना, कट नाही होहु लागला आता काय माहित.
रेकॉर्ड झालात काय नई?
आता
मग तिथं सातशे वीस, सातशे चोवीस सेकंद तेवढंच आलते का?
ती काय माहिती यार, जेवण्या पाहिलं म्या. हो पाहिलं टाईम तर असच चालू राहिलागला, चौदाच चालू आहे.
ठेव मग.
हा
शेव मग
ठेवतो डबल करतो करतो तो नंतर आर पण पंधरा वीस मिनिट दहा पंधरा अर्धा एक घंट्यात कर शक होतील आपण ह जी बी त तीन कॉलट राहिली